हा, येतोय काय आवाज?
हो येतोय. माझा?
तुझा पण यायलाय.
हा, हा, काय चाललंय?
काय नाही, चाललं घरातलं आवरलय, थोडी भांडी - जरास कप वगैरे धुवायचे आहेत, ते धुवालोय. नाही - थोड्या वेळान. नाही, थोड्या वेळानं आता बाळाला घालणार आणि मग जेवणार.
हा, हा. हो, जेवूनच.
हम्म. लवकर आवरतय वाटत?
काय बोलासा?
लवकर आवरतय वाटतं म्हणलं.
हो ल आवरून बसल्याला बरा असत.
आज कॉलेज नाही काय मग?
कॉलेजला सुट्टी आहे आता दोन, तीन दिवस.
कशामुळ?
कशासाठी दिलीया, ग्रुपला पण अजून काय टाकाय नाही.
हम्म
हम्म हम् जेवण तर लवकर?
नाही जेवत लवकर. हा नाही.
हेे धरा. काय मग आणि?
नाही बाकीच जरा घरातला आवरायचं, ते आवराय लागलोय. म्हणलं फियायचा बुघ्या म्हणूनण
एकदा आवरून बसतय कणी, दिवसभर निवांत काय.
ह्
म का
काय नाय बघा.
तुमची शेती वगैरे, शेतीत काय असतय?
अ.. शेती आहे की आमची, अ चार, पाच एकर आहे.
हम्म
आणि- देत भरपूर करतोय, आम्ही म्हणजे अ हे- जॉरी, बाजरी-
हम्
आणि भुईमुगाच्या शेंगा.
असं करतो. हो, विकतं की.
तेज्यात काही नाही.
हम्, ह. घऊ वगैरे नसतेय काय?
घऊ नाही आमच्यात.
हा, हा. मग घऊ विकत जा आणतात. घरी करायला.
घऊ, रेशन मिळतं ना.
हा, ह.
तेज आस्तय की.
हम्, हम्, हम्.
घऊ नाही. घऊ कधीतरी बाजारात आणतो विकत.
ती दोन्ही मिक्स करायच. आमची पण आहे. सासरी पनाय. माहेरी पनाय. हम्म. भात नसतोय आमच्या इकडं. ऊस
ऊस, आमच्याकड पण असतो.
मका आणि हे असतय
मक्का आमच्या कडं पण असतीय. म तुमचे जनावर आहेत काय?
इथं नाही. सासरीमध्ये काय, सासऱ्यामध्ये काय नाहीये. माहेरी आ ता घेतलेत. ते पण एक महिनाभर झालं. ह. होती अगोदर. पण माझी प्रेग्नेन्सी होत ती डिलेव्हरीच्या वेळ ते नव्हती. त्यामुळ जाण, जायला- यायला. त्रास होतय ना. लांबाय. आणि पावसाचं पण, अस त त्यामुळं, पाऊस पण होता तेव्हा. दीड वर्षा मागं. मग तेव्हा त्यामु वीकली होती. होती ती.
हो, ह.
आता दोन महिने झालं, घेतल्यात परत. मग ते जरा बाहेर दूध घालत्यात. थोडं घरी ठेवायचं. असं असतय. आता घऊ केलेलं. हा, गहू ज्वारी असतय. भुईमंगाच्या शेंग्या थोड्या लावल्या होत्या.
हो.
हम्म, आता मक्का लावलाय थोडा. ऊस असतोय.
हम्, हम्. मक्का लावलायसा.
ह, ऊस असतय, आमच्या इकडे भरपूर.
आमच्याकडं पण भरपूर प्रमाणात, ऊसच असतो.
हा. मग त्याला पाणी.
पाणी, विहीर नाही पावसाचं असतं. कॅनलला येतं.
ह.
असं, असतं.
ह, हम्म. आमच्यात तिकडं, माहेरी. दोन विहिरी आहेत. अ म तिकडं, शेतात. आणि कॅनालच पण ये तेय. त्यामूळं पाणी, जसी लाईट असेल, तस मग, हे करतेत. रात्र पाळी असते दिवसा असते रात्री असते. अच्छा . हम्म अगोदर आमचे खाऊचे पानाचं होतं. नागवेलीच हा वेलाचा हा. खाऊच्या पानाचा म्हणजे आमच्या तिकडच्या गावात माहेरी तेच भरपूर चालत होत मग आता भरपूर र आता काय झालंय भरपूर अगोदर ची लोक करायची ना ते पान खोडा वगैरे. म ते अ त्याची कोण करत नाहीत मग त्यांना त्रास व्हाया लागला त्या माणसांना म्हणजे अगोदर करत होती ती सगळी म्हातारी झालेली आहेत म त्यांना सोडायला यायला त्रा ब मळयाला जाऊन. हेवाय लागले म्हणून आता ते बंद केलये मग ते पूर्णच बंद करून टाकलये. मग त्यामुळे आता अ ऊसच ऊस मका वैरंन असं केलये.
होत ये.
ज्वारी.
हम्म हम्म मग तुमची आता जनावर बीत आहे.
गाई आहे फ त एक दोन होत्या ते जरा अ मध्ये पावसाच वा त जास्त झालेलं त्यामुळ विकलं आता आणि परत घेणार ये.
हम्म हम्म.
इकडं सासरमध्ये इकडं अ हे आहे. शेती पण आहे पण ते वाटणायला लावलेलं आहे. वाट्याला लावलेली तिकडे ऊसच पिकतोय त्यामुळे ऊसच असतोय.
आणि तिथं पुराचं पाणी वगैरे येतये ना. मग दुसरं काय तिथं ज्वारी जरा करतात आणि अ हे
ऊसच काय
हम्म.
हम्म हम्म.
मग असं ब काय बघण्यासारखं नाही का. तुच्याकड बघण्यास असं बघण्यास तस काही निसर्ग वातावरण नाही का तुमच्याकड.
इकडं आता बघण्यासारखं दंडोबाच आहे म्हणजे तिकडं आहे भोसे रोडला दंडोबा हिल्स म्हणून.
म्हणजे पंढरपूरा आडवे.
हा त्या रोडला हा.
भोसे गाव हाय माहीतीये गं.
हम्म हम्म हम्म हम्म. तिकडं आहे दंडोबा हिल्स आणि उट मी आता सासर सांगली माहेर बेडक.
काय बेडक, आ हम, आम्ही काल परवाच आलतो. पंढरपूरला.
हा, कसं चालत गेलेला, काय कशान?
नाही नाही, दिंडी गेलती गावातून आमच्या म, आम्ही गेलतो चार पाच घेऊन त्या बसेस होत्या.
हा हा, ते ह्याच पादुकांचं दर्शन घ्यायला काय?
होय, डायरेक्ट आम्ही पंढरपूरात गेलतो, पादुकांचं काय दर्शन घेतलं नाही. मुख दर्शन मिळालंय एक दीड तासात.
हम्म, हम्.
काय गर्दी खूपचं आहे, तिकडं. काय म्हणतासा?
काय म्हणला?
गर्दी खूपच आहे.
होय होय, गर्दी असतेचं आणि नेहमी, उपवास करताय काय तुम्ही?
हो आता, हे धरायचे कि एकादस, आम्ही धरतो.
नाही आम्ही आता मागं गेलेलो, फॅमिली ट्रिप गेलेलो आम्ही इकडं, पंढरपूर, तुळजापूर
हा हा.
अक्कलकोट, हा. परत दिंडीतन असं काही गेलेलं नाही.
म भरपूर चारा लागतंय.
होय. गर्दी असत्या त्यामुळं चालायला लागत असल.
भरपूर म्हणजे भरपूर अंतर आहे, कशी माणसं चालतात काय माहित?
होय, पावसात कसं काय काय करतात.
होय. तुळजापूरमध्ये, कसं आहे तुळजापूरमध्ये वातावरण
वातावरणात कसं म्हणजे, असं नाही आपल्यासारखंच आहे की. असं काही तिथलं फिरलं नाही, फक्त मंदिरातच गेलेलो.
हम्म हम्म. नाही मी, पंढरपूरला गेलो पण, तुळजापूरला आणि अक्कलकोट लाच गेलो नाही.
हम् हम, तिथून पुढच हाय अक्कलकोट पण
हो गेलो नाही, चार गाड्या त्यांना
हा, पंढरपूरच्या पुढं हे हाय, हम्म. अक्कलकोट, अक्कलकोटच्या पुढं तिकडं तुळजापूर हाय. दोन दिवस गेलतो आम्ही.
दोन दिवस
हम्म.
पंढरपूर एका दिवसात होते, आणि तुळजापूर आणि अक्कलकोट एका दिवसात.
म्हणजे अ- पहिला पंढरपूरला गेलो आम्ही पहिला नंतर मग अक्कलकोटला संध्याकाळ ची आरतीलाच गेलो एका ठिकाणी थांबून जेवण वगैरे करून. स्टे घेतलेला मग नंतर सकाळी पहाटे उठून अक्कलकोटला याला गेलो तुळजापूरला अडीच तास थांबलेलो. अडीच वाजता नंबर आला.
कुठे अडीच तास थांबलेल्या दर्शनाला?
दर्शन घ्यायला तुळजापूरला.
पण तुळजापूर
हम्म.
एवढा वेळ लागतोय तुळजापुरात?
थांबा एक मिनटं दहा मिनिटं कम्प्लीट झाल्यात. थोड्या वेळत करते मी फोन तुम्हाला हा.